हॅलो हा हॅलो अरल काय.
हा आवरलं बघा तुमचं आवरलं.
हम्म आवरले की.
हॅलो.
काय आपण. खेळाविषयी बोललूया बालपण.
हा,
तुमच्याकडे कोणकोणते खेळ होते?
आमच्या इकडं काय? असं हे नाही. म्हणजे- लंगडी, फुगडी- अन डबा डबा टीम टीम असं आम्ही खेळायचो पहिला.
डबा डबा टीम टीम च जरा माहिती द्या. कस खेळत होता सांगता?
म्हणजे आम्ही असं ग गोल. एकावर कोणावर डाव घ्यायच आणि- म्हणजे आपण जसं लपनडाव खेळतोय तसं सेम. मग तो डबा सगळ्यांनी फेक, एकट्यान कोण तरी फेकायचा. आणि तो जेच्यावर डाव आहे तो डबा घेऊन येणार. आणि तोपर्यंत बाकी सगळ्यांनी लपायच.
लपायचं. हा हा हा हा.
गोल रिंगण आखून ठेवायचं. अन त्या रिंगणात डबा आणून ठेवायचा. आणि जो एक- का जो लपलेला जो सापडेल ना? मग त्याचं नाव घ्यायचं आणि डबा डबा टिम टीम असं म्हणायचं. मग सगळ्यांना शोधायचं. मग जो पहिल्यांदा सापडेल त्याच्यावर परत राज्य.
हा हा हा ह.
असं खेळत होतं.
शाळेमध्ये कुठले खेळ होते मग?
शाळेमध्ये आमच्या इथ काय कबड्डी, खो खो, क्रिकेट-
हा हा हा.
फुटबॉल. असं होत. हम् होय गोळा फेक. हा.
हम्म. आम्ही तर लहानपणी खूप मजा करत होतो. आम्हाला एवढं अभ्यास असं काय? एवढं आत्ताच्या एवढा अभ्यास नसायचा. त्याच्यामुळें आम्ही -खूप खेळायचो. लपंडाव, लगोरी. हॅलो. हॅलो. हॅलो.